हो हा येतोय ना आवाज व्यवस्थित
हो हो येतोय अगं मागाशी काय झालं जेवण ते झाले वर आले मी साडेनऊ वाजता म्हंटलं फोन करायचा अर्धा तास कसली रेंज नव्हती
अच्छा हा तुझ्या इथं रेंजचा प्रॉब्लेम बोललीस
हा द दिदी मला लावते लागत नाही मी लावते सगळ्यांना कोणाच लागत नाही मग नंतर थोड्या वेळाने आली बघ त्या मग दिदीचा पण नाही झारा शेवटी मामींसोबत बोलत
हा मग ते नेटवर्क मुच झालं असल नेटवर्क
हा मदीरा वाटला अस ल काय माहिती झालंय की नाही मग ते ऑनलाईन अग मी त्या ग्रुपवर मेसेज टाकला त्याच्यावर किती हे केेतय
काय मी नाही बघितले
ऑन त्यावर मी फक्त मेसेज केला म्हणज को का तर बा एकूण बाई का तुम मला पर्सनल मेसेज केला आणि तुम्ही कोण आहात आणि तम्हाला ग्रुप म कोणी जॉन केलंय आणि असा मेसेज टाक हा असं स्ो आतीी पवार म्हनय करतरी
मग ती अ पण मग कुठे टाकलेला अस तू
आगर ते सत्कर्मा ऑनलाईन नाही कातायचर पण टाकला होता आणि हे फोन फोनचा आहे ना ग्रुप आहे का त्याच्यावर पण टाकला होता तर त्या सत्कर्माच्याच्या लांगे मॅडम पण म्हटल्या असं मेसेज करू नका आणि दुसऱ्या ह्याच्यावर टाकायच ति वाई म म्हणायग तुम्ही कोच आहात तुम्हाला को ऍड केलं मी तिला काय रिप्लाय नाही मग काय आणि आता मामींना सांगितलं तर मामी म्हणायला लागले अग हो एक कोणतरी आहे ती मला पणती आणि तू मला रिमूव कर कर टाक णी असत
त्या त्या म त्या त्या मॅडम होत्या बरोबर
हा हो हो हो नाही नाही मग त्या लागे माणंच्या कोणतरी बहीण आहेत ना त्यांना सांगितलं मामीने असं कोणतरी हे कर तर त्या लागे मॅडमची तब्येतिकणार ना म्हणून त्यांनी असिस्टंट ठेवले ना त्या त्या मॅडम
अच्छा
त्या मग त्या मेसेज करत मी आता त्या ऑनलाईन व मेसेज टाकणार अग त्याच मेसेज केलं ना की लगेच बऱ्याच जणांचे फोन येत आहेत मला कॉल करा मला कॉल करा आझ मगच दन त अनोळखीच आले पण नाही केलं नाही
कोणता तरी ग्रुप आहे मनीषा असेल बघ तला सांगता येतं मला पण नाही माहिती मला पण कोणीतरी ऍड केलं.
हा हा
तो फक्त ह्याच्यासाठीच आहे मला कॉल कॉल साठी
हो मग ति मला सांगितल्यावर त्या मॅडम त नाव सांगा? दुसरा एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्येध्ये ऍड करते म्हंटले म
हम् हम् मग तिथे तिथे तर हा तो नंबर दे मग तिथे ऍड करतील. ते-
असंय का मग मात्रे मामींशी बोलून घेत ग मग माझ्या आ दिवसाचे पाच आहेत ना म चार झाले आणि मग एकच राहिला होता आता म्हंटलं ते मगाशी एक अनन नंबर वरन फोन आला त्यांना केला तर त्या म्हणा लागल्या एक जणीला कर. ते मी मग तुम्ही नंतर करा म्हंटलं मग जाऊ द्या म्हंटलं मी दुसरीला करते पाह. तुला लावलं तू बी नाही मला वर्षाला लावायच एकदा
तिला लाव त पण आता आता काय माहितीय आता असेल का नाही आम आमचे झालेत.
नाही मग तुमच्या दिवसाच टार्गेट पूर्ण करता
असं काय नाही ग मी आज काल किती केलेय चार का चारच केले मी आज चार का पाच?
असं आहे का आज डॉलीला करायला. काय नाही पण डॉरीचा मोबाईल समोर नेला आ..
हो अगं मी पण केला आणि ति उचललाच का मी आता बोलले मनिषाला त्या ग
हा ते समो ्य कार्य्र त त्या डॉलीला एक दोन कॉल झाले मामीे मेसेज केला माझ्याेत म ते राहिले मलाच घ मलाच कर. मग मी एकदा के आणि मामीने मामीने एकदा फोन केला ना आपल्या बोलायची काय करायचंच नसते.
हो ते पण आहे.
मामी म्हणतात अगो मला तर आहे ना एक मॅडम होत त्या म्हणायला लागल्या किती छान बोलता तुम्ही आणि ती मॅडम वाटत काय करते मामींना नाही फोन लावून देत त मॅडम स्वतःचीच कॉल पूर्ण करते.
हा मग काय काय तसेच करत तात.
हा त्या म्हणतात नाही मला आधी माझे पूर्ण करून घेऊद्या ना असं तसं मग म्हण मी माझे कधी करू हा एकदा तुम्ही करा एकदा मी करते मामी अस केलं मग मला म्हटलं एकदा मी लावते एकदा तू लाव.
तस बरं पण पडतं कारण का आणि अशे पण भेटतात समोरच्याला पैसे पण थोडे वीस म्हणजे एटी रुपीज अस काहीतरी आहे ते!
हो काय? ह ते नाही माहिती पण दिदी मला म्हणायला लागली आठ दिवसाच तरी टार्गेट पूर्ण नाही परत तुझं काम जा्यायचं अधदी आलंय कसं ना आवसा पुनवेच!
तू हा भरपूर करू शकतेस तू तुला जेवढे करता येतील तेवढे करायचे.
पण आजचा ते पाचचा नाही ते ट्रान्स्क्रिप्ट पशनच नाही आलंय मला काम.
मग हे तू भरपूर कर आता तुला जेवढं तुला कोणी कॉल केले ना तरी सुद्धा चालतील आणि तू केलेस तरी सुद्धा चालतील दोन्हीकडून पैसे
हा हा हो ना मला जरी कोणी केले तर चांगलंच आहे ना पण कस सहसा आपापल्या ओळखी त्यांना च करतात वाटत!
हा असं पण आहे आणि तू आता काय त्या ऑनलाईन ग्रुप वगैर काय मसेस करू नको. कोण आहे का? जर एखादं वाट
अगं तू मेसेज मग किती झाटझाट मेसेज
म्हात्रे मामी ना पण त्याच बोललेल्या आहेत.
हो काय?
हा साक्षी
हा हा साक्षी पवार हे वाटत साक्षी पवार राणे असं नाव येतय.
हा मॅडम येत्या कारयाच्या. हो!
बरं मा मग त्यांनी मला म्हटले तुमचं नाव काय ते सांगा मला सांगू की? नको ग
नंतरचे मेसेज नाही मला दिसत आहेत मग दोनच दिसले त्यांचे तुझ्यासाठी
नाही नाही मी त्या दोन्ही ग्रुप सत्कर्म ऑनलाईन आहे ना त्याच्यावर पण केला आणि आपलं फोन, अ फ्रेंडचा नाही एक आहे. त्याच्या दोन्ही याच्यावर मेसेज केलता फोन फ्री आहे का तर त्याच्यावर लांगे मॅडमने हे केला ह्याच्यावर ह्या मॅडम ने तर मी
हुं हूं. तू काय करायला पाहिजे होतस सांगायला पाहिजे होतस. मी आत्ता नवीन जॉईन झालो. जाऊ द्याता सोडून दे.
नाही. काय नाही त्यांचा मला फोन पण नाही आला फक्त पर्सनली मेसेज टाकला होता. की अ या कामासाठी ते म्हंटले दुसरा ग्रुप आहे म्हणत होत्या.
हा हा. तिथे करायचे आहेत मेसेज.
या लागलं आता मला.
हा उचलू नकोस, नको नको उचलूस.
असं आहे का? ते आता कोणी कोणी हे केलेले फोन लावत असतील. मला लावा मला लावा मला.
हा नाही कसं आपल्या म हा रिजेक
असं आहे का आणि बायकांना हा टाइम जास्त चांगला फ्री असतो ना.
हा आणि आधी कधी पण कोण समोरच्याला कॉल करूनच कॉल लावायचा तुम्ही या कार्यावर ऑनलाईन आणि मग मी कॉल कर
अगं मला तर वाटलं मला जमतंय की नाही काय माहिती म्हणजे असं सुरुवातीला वाट ते ना खूप अवघड असतं. आता उघ आपण म्हणजे आहोत ह्याच्यातले म आपण बोलतो. त असं अनोळखींना जरा बोलाय जरा हेच होतं ना.
हं नाही समजत सुकत नाही पटकन.
हा काय बोलायचं काय त्यांचं आपल्या काय माहिती असणा आता आपलं आपलं बोलायला एवढं काय वाटत नाही आ च
हूं हूं तसच होतं हमीप.
अ मला साधच मारलय.
मामंना बोलायला लागतं भरपूर. त्या बोलतात बोल.
हो मई जे बघितले काय फोटो.
हो हो पाहिले पाहिले.
हो का.
अ वागच्या वेळेस. चालेले ना टास्क तेव्हा मईसोबत वगैरे पण बोललेले मी मामींसोबत मईसोबत... तेव्हा कोणाला नव्हते जास्त आणि....
ते आले कोणालाऐवज जास्त...
हम्म आम्हाला आलेलं मंतर माझं थोडं काय प्रॉब्लेम झाला तर बंदच झालेलं.
हो का
तर येत होते कॉल जात नव्हते माझ्याकडून
हा हा हा ते आपल्याला कळत पण नाही त्यामुळे काही प्रॉब्लेमच होते माझं आता उघं ते रिफ्रेश कर क त हा एकच टास्क आला आता ट्रान्स्क्रिप्शन नाही झाला
येईल पुरत परत रिफ्रेश करत राहा प तू आ कल पूर्ण करशील न अंतर फुलरिकते दि ते काम देतील आम्हाला आता तिसरं पण काम दिले हा आजच चालय मी अजून केले नाही आता तुझा कॉल आला म्हणून ते ठेवलंय अर्धवट
असंय का हा हा हा बर आहे ना मग मामी म्हणत होते आपण जर का कॉल हत्रेश के मामीं सगळे कॉल डलीट झाले अग
हा नाही असं पण माझं नाही झालं
नाही नाही मा म्हणत होत्या आवाज येत नव्हता का कॉल जात नव्हता कोणीतरी मेसेज केला रिफ्रेश करा म्हणून तर त्यांनी तस केलंय हे आगच मॅडम नाही का त्यांच कोण येतोय ग मला
हो काय
हा हा काय म्ह ब त्यांना
तर आगोाम ना महा कॉ रिजेक््ह होईल आपला
अच्छा ठीक आहे ठीक आहे किती मिनटं राहिलेत
दोन मिनिट राहिलीत फक्त तू कर त्यांना नंतर म्हणजे आपला फोन कट झाला ना ग तू स्वतःहून कॉल कर तू सांग मला लांडगे मॅडम म्हणजे मी त्यांच्याच ग्रुप मधले आहे हे आणि मला माहिती नव्हती या ग्रुप वर कुठे मेसेज करायच मी आताच आ आ सॉे मन बस
बरबर आहे ठीके आहे बघते ना काय मात तला
हा तेच एक मिनट पाहू द्या आप एककाच मिनटर राहिलाय मग त्यांना कॉल करून सॉल्व करून घेते आणि मग मला परत कॉल कर
हो चालते मग तू मला लाव मग
हा पण ते म साधा कॉल सांग मला तू फ्री झालीस का
बरं चालत हे ना आधी बघते ना काय म्हणतात त्या मॅडम मग तिला एवढा मी दोनदा फोन घेऊचाल
नाही नाही सांगायचं माझा हा कॉल चालू होता ह मिनटं झाली नव्हती पूर्ण म्हणून कट नाहीई केलं सांगत ह एक दोन मिनट हो जेवण झालं आठ मिट झालं ग आमचं
नमस्कार पाऊस आला का नाही कोकणात आमच्या कधी पाठवता
अजून नाही आलाय बाबा
क ग
कस कधी यायचा बघ ना अजून अगो काहीच नाही सात तारखेला फक्त थोडासा पडला
हा हा
त्याच्या नंतर काय पडला
असं आहे का अग आमच्या इकड तर मरणाच होऊ नये अ हो हो कर कर घठन